कार कशी आहेस
मी छान आहे तू कशी आहेस
मी पण छान आहे अग ताई आज किती दिवसांनी आपण निवांत भेटलो ना
हो
आणि कॉलेज असाइनमेंट आणि इतर कामांमुळे वेळच मिळत नव्हता आपल्याला
हो अगदी बरोबर आहे आजकाल प्रत्येक जण इतक्या व्यस्त झाला आहे की स्वतःसाठी वेळ काढणं कठीण झालं आहे पण आज आपण निवांत गप्पा मारणार आहोत
हो ना आणि आजचा विषय खूप छान आहे छंदाचे महत्त्व मला तर वाटतं ना की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात छंदाला विशेष छान असत
नक्कीच छंद म्हणजे फक्त वेळ घालावायचं साधन नाही तो आपल्याला आनंद समाधानाचा आणि व्यक्तिमहत्त्वाचा विकासाचा एक महत्वाचा भाग आहे
हो बरोबर म्हंटलं तू तुझा आवडता छंद कोणता आहे ग
अ मला पुस्तक वाचन खूप आवडतं जेव्हा मी एखाद चांगलं पुस्तक वाचते तेव्हा मला असं वाट की मी एक नवीन जगत प्रवेश केला आहे
किती सुंदर म्हटलं ग तू मला तर चित्रकला आणि ह म्हणजे हस्तकला आवडते रिकाम्या वेळी मी चित्र काढते किंवा काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न नाही करते
अ छान आहे ना खर तर प्रत्येक छंद व्यक्तीचा छंद वेगवेगळा असतात काहींना गाणं आवडते काहींना नृत्य काहींना बाग काम तर काही ना प्रवास
हो हे तर खरं म्हंटलं तू आणि याच विविध विविध प्रत्येक व्यक् ती खास वाटते ना छंद आपली ओळख निर्माण करतात
हो मला वाटतं छंदाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक आनंद दिवसभरचा थकवा तांतणाव आणि चिंता काही काळासाठीच विसरायला मदत होते
हो अगदी बरोबर म्हंटलं ग तू आता परीक्षा जवळ आल्या कि विद्यार्थ्यांवर खूप ताण असतो ना पण जर त्यांनी थोडा वेळ आपल्या आवडीच्या छंदासाठी दिला तर मन ताजे तवाने होते
हो मी परीक्षेच्या काळातही रिक किमान अर्धा तास पुस्तक वाचते त्यामुळे माझा तणाव कमी होते
हो मला हे चित्र काढताना खूप शांत वाटत आणि रंगाशी खेळताना मनातील नकारात्मक विचारी दूर होऊन जातात माझे
हो छंद माणसाला सकारात्मक बनवतात त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो
हो. आता आजकाल लोक मोबाईल खूप वेळ घालव मोबाईलमध्ये खूप वेळ घालवतात ना. आणि सोशल मीडिया पाहण्यात तास निघून जातो आपला..
बरोबर बोलली तु. पण जर त्याचा वेळेत एखादा चांगला छंद जोपासला तर त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते हो ना?
हो हे तर खरं आहे आणि पुस्तक वाचनामुळे तुला काय. काय फायदे झाले आहेत सांगू शकते का?
खूप फायदे आणि खूप फायदे झाले अ माझा शब्दसंग्रह वाढला. भाषेवर तपत आले आणि विचार करण्याची क्षमता सुधारली
हो अच्छा हे तर खूप छान आहे अणुचित चित्रकलेमुळे माझी अ सर्जनशीलता वाढली आहे. एखाद्या साध्या गोष्टीकडेही मी वेगळ्या नजरेने पाहायला शिकले.
अ मला वाटते छंद आपल्याला कल्पना शक्ती विकसित करायला मदत करतात
हो आणि नवीन कौशल्य शिकण्याची प्र प्रेरणाही देतात ना
हो काही लोकांना संगीताचा छंद असतो. संगीत ऐकल्याने किंवा गि गायल्याने मन प्रसन्न होते.
हो हे तर खरं आहे आणि माझ्या एका मैत्रिणीला ना तबला वा वाजवण्याचा छंद आहे. ती म्हण ती म्हणते की संगीतामुळे ना तिची एकाग्रता वाढते.
खरं आहे संगीत आणि कला मनाला शांत करतात.
हो आणि बागकामाबद्दल तुझं काय मत आहे सांग ना?
अं बागकाम हा खूप सुंदर छंद आहे. झाडे लावणे त्याची काळजी घेणे आणि त्याची वाढ वाढ पाहणे यात खूप समाधान मिळत.
हो हे तर खरं आहे आणि तसेच ना परिव पर्यावरण संवर्धनासाठी बागकाम उपयुक्त अ ठरते ना
हो अगदी आजच्या काळात.. झाडे लावणे ही तारगाची गरज ताडगाची गरज आहे ग
हो. आता काही लोक स्वयंपाकाचा छंद असतो त्यांना नवीन पदार्थ बनवतात आणि इतरांना खाऊ घालतात. यात आनंद मिळतो ना त्यांना
हो माझी बहीण युट्यूब वर नवीन रेसिपी पाहून वेगवेगळे मस्त पदार्थ बनवते.
हो का. आता बघ ना प्रवास हा देखील एक छंदही असू शकतो.
नक्कीच प्रवासामध्ये जीवन ठिकाणे संस्कृती आणि लोकांबद्दल माहिती पडते.
हो मलाही असंही वाटत. आणि मला वाटतं ना की प्रवास माणसाचा ज्ञान वाढवतो.
आणि आत्मविश्वासही वाढवतो.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू आणि छंदामुळे ना व्यक्तिमत्व विकास कसा होतो. असं तुला काय वाटतं?
अ कारण छंद जोपासण्यासाठी शिस त सातत्य आणि वहनत लागते त्यामुळे अनेक चांगले गुण विकसित होतात.
हो हे तर अगदी बरोबर आहे आणि उदाहरणार्थ एक एखादी नी का अ व्यक्ती दररोज गाण्याचा सराव करतो त्यामुळे तिच्या ची अ चीकाटी निर्माण होते ना.
हो आणि सार्वजनिक कार्यक्रमात गाणं सादर केल्यावर आत्मविश्वास वाढतो.
हो आणि लेखका लेखनाच्या छंदही खूप चांगला आहे तुला काय वाट
हो लेखनामुळे विचार मांडण्याची क्षमता विकसित होते.
हो आणि बघ ना आता अनेक प्रसिद्ध लेखकांनी सुरुवात छंद म्हणूनच तर केली होती ना.
अगदी बरोबर क छंद कधी-कधी करिअरमध्ये ही बदलू शकते.
हो अगदी बरोबर म्हटलं तू. म्हणजे एखाद्याला फोटोग्राफीचा छ छंद असेल तर तो पुढे व्यवसाय एक छायाचित्रकारही होऊ शकतो ना.
हो किंवा एखादी व्यक्ती चित्रकलेतून कलाकार बनू शकते.
हो आणि त्यामुळे छंदाकडे कधी ही कमीपणे पाहू नये ना.
अ हो अनेक वेळा आपण आपल्या छंदामधूनच आपली खरी क्षमता शोधतो ना.
हो मलाही असंही वाटतं. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबर एखादा छंद जपायलाच हवा.
हो बरोबर.
आता बघ ना आजच्या स्पर्धात्मक यु युगात मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी छंद आवश्यकच आहे ना
नक्कीच त्यामुळे अभ्यास आणि मनो मनोरंजन यामध्ये संतुलन राहते.
हो हो आणि छंदामुळे मन शांत राहते आणि निराशा नाही होत किंवा चिंता कमी होण्यासाठी मदत पण होते ना.
हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छंदामुळे वेळेचा सदुपयोग होतो.
हो हो आणि बरोबर रिकामा वेळ्यात नि अ निरुपयोगी योगी गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी सर्जनशील आपण काम करू शकतो ना हे तर अधिक चांगलं आहे.
हो. पालकांनीच मुलांचा छंद झोकावण्यासाठी प्रोत्साहन घातला पाहिजे हा.
हो हे तर खरं म्हंटलं तू. आणि मुलांना विविध गोष्टी शिकण्याची संधी दिली पाहिजे.
अ हो काही मुलांना चित्रकला आवडते काहींना संगीत किंवा काहींना खेळ.
हो याच प्रत्येक मुलाची आवड वेगळी वेगळी आहे ना. आणि त्या आवडीचा आधार केला पाहिजे पालकांनी.
हो छंदामुळे माणूस आयुष्यभर शिकत राहतो.
हो आणि त्यामुळे तर जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनतं ना.
खरंच छंद हे जीवनाराला जीवनाला रंग देतात.
हो हो आणि जसं इंद्रधनुषाच्या विविध रंगाची आकाश अ सुंदर बनवतात ना तसच छंद आपल्या आयुष्याला सुंदर बनवतो.
किती छान विचार आहेत तुझे
धन्यवाद! अगं मला ना वाटतं की छंदशिवाय जीवन खूप एक सुरी वा वाटेल ग
अगदी बरोबर छंदामुळे प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन आणि आनंदही घडतं.
हो हो म्हणूनच तर प्रत्येकाने आपल्या आवडीचे छंद शोधावा आणि जपावा.
शेवटी आपण एकटेत म्हणू शकतो की छंद हे केवळ मनोरंजनासाठी नसून मानसिक बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
हो हो अगदी बरोबर म्हंटलं तू छंद जीवन समृद्ध करतात आणि आत्मविश्वास वाढवतात. आणि आनंद राहायला शिकवतात ना आपल्याला
हो बरोबर म्हटलं चल आजचा गप्पा खूप मस्त वाटला म्हाला.
हो हो चल धन्यवाद.